ह.
हा बोल. पटकनच अगं वेळच गेला मग बोलतच होती मी.
हो मला पण नाही कळल अगं.
हा बोलतच होती मग मी बघितली अरे म्हटलं- आवाज नाही त्या म्हणजे कट झाला असेल.
मी पण नंतर बरं लगे चेक केलं ना की कट झालं की नंतर बघितलं तरा बारा मिनिट झाले. अच्छा नशीब मला भीती वाटली अरे आगोदच कट झाल की
हा हा ते बघितलंच ब बघत नाही ना ग आपण ते होऊन जाते कट तेवा कळते आपल्याला.
नाही य त्या मुले- अ हेच झालं बोलली ना बरं झालं पटापट झालंय पण,
हा तेच ना असं म्हणे कंटिन्यू राहिलं तर पाच पाच मिनिटाची गॅप ठेवून केली-
हा पटापट होत म्हणजे, एक तासात कवर होतय पाच काॅल अस होत.
हा हा एक तासात पाच कॉल म्हणजे दोन तासात म्हणजे पटकन
हा दोन तासामध्ये म्हणजे दहा कॉल म्हणजे दोघीं बरोबर होऊ श- तात अस मग हो.
आता दोन आता दोन दोन राहिले आता मी हा एक केला मग आता तुझा तुझे
एकच राहिल.
की आणि तुझे दोन अस हम्. आता हो करून घेऊ आपण हो
तर हे नाही आले ना तर घेवूयात करून म्हणजे अ मग नाहीतर मग जेवण झाल्यानंतर मी तुला एकदा मेसेज करते मग तेव्हा करून टाकू.
हम्म हे इथं वेळ वगैरे काही नाही ना? किती पण वाजता केल तरी चालते ना?
कधी पण केल तरी चाल- अस काही नाहीये ते बोललेत की रात्रीपर्यंत हां दहा अकरा वाजता जरी केल तरी पण होऊ शकत पण अस होत ना मी दमते ना. तर झोपल्या झोपल्या कधी पडल्या पडल्या झोप लागून जाते. आस हं म्हणून मग जेवण झाल कि मग हे जर थांबणार असतील जेवायचे तर मग पटकन करून टाकेल मग तुला मेसेज करते मी.
हो हो हो.
आणि मग नंतर मग करून टाकूया झालेच.
करून घेऊ हां म्हणजे होऊन जात
ह हा होऊन जातील आजच्या दिवसामध्येच कंप्लीट परत उद्या नको हे.
तुझ तर होऊन जाईल ग लवकर, तुझ खूप कमी बाकी
हां पन्नास मिनिट आहेत अजून आता हे तरी आपण आता मगाशी बोललेलो ते नाही काउंट केले मी. अ म्हणजे ते आलेच नव्हते तिथे. हां ते आता हा कॉल ठेवल्यानंतर ते दिसतील मेबी.
हां माझे माझे पण ऐंशी आहेत.
हा तेच मी काउंट करत होती, पण ते पुढ पॉईंट नाय काउंट केले त्यामुले ते काउंट करून मे बी जास्त पण असतील असं वाट
हां हां त्या पॉईंटच्या नंतरचे मी पण काउंट नाही केले. ते जे म्हणजे मेनमेनच आहेत, पाच मिनिट, सहा मिनिट, सात मिनिट अशे वाले जे.
हा मला एक नऊ मिनिटांचा- झालाय तो छान झालाय मला नऊ मिनिट नऊ मिनिट भेटले तुझे मे बी सातच. त्याचे मी लावलेला होता की हा मी लावलेला असेल त्या मुले नऊ मिनिट
हो हो एका एका कॉलमध्ये आहे माझ सात पॉईंट कितीतरी अस आहे तुझ्यासोबतच.
हा बरोबर तुम्ही लावलेला होता त्याचे नऊ भेटलेत बाकीचे आठ आहेत. पाच आहेत, सात आहेत अशेच आहेत. तर म्हंटल होऊन जातील. ते बहुतेक तीन च म्हणजे असे तीन चार कॉल केले तर मे बी होतील पण अस वाट मला काय माहिती वीस पर्यंत म्हणजे टोटल वीस मध्ये झाले तर होतील कदाचित अस वाया. काय माहिती झाले तर बरे होतील. हां तिचा नंबर देते तुला मी सुनीता पाटील म्हणून आहे.
हा हा हा त्यांना त्यांना पाठवून देशील? माझा नंबर त्यांना पाठवशील त्या जेव्हा फ्री असतील, तेव्हा करतील मला मेसेज, कॉल.
हां त्या ऍक्च्युली सकाळी असतात साडेनऊ नंतर मग. त्यांना सांगते मी, ह्या नंबरला मेसेज करा तिला. आणि तिला विचारा मग ती करेल तुम्हाला हे, मग त्या पण दिवसभर एकट्याच असतात, त्यामुळे तुझ एक तासामध्येच होऊन जाईल बहुतेक. अस हो खूप छान बोलतात. पूर्ण दिवसभर ब दिवसभराच्या रेसिपी सांगतात मला तर की दोन तीन रेसिपी मी सांगितलंस अ बिर्याणी मसाला कसा करायचा वगैरे. विषय निघाला तर त्यांना विचारलं मी म्हणत असं असं करायचं.
च आहे ना ग ते
हा ना तेच ना आपल्याला पण फायदा त्यांना पण
हो हो बरोबर आहे नाही ते सांग हातत वगैरे पण मसाला या बहण्या ते माईक पण होऊन जाते आपल्याला. कोणत्या कोणत्या रेसिपीज पण माहिती होतात ना.
ते होतात ते त्या आणि त्या क्लास वगैरे पण घ्यायच्याग त्याना तर
तेच ना पाठवशील त्यांना माझा नंबर.
हो हो पाठवते मी त्या बोलल्या अजून कोण असेल तर सांग मला अ ममी हे कोणते. त्यांचे मीच बोलते त्यांच्यासोबत आणि आता एक अंकिता म्हणून आहे ना ती पण तुला बहुतेक मेसेज करेल. ते ज्योतीनी दिले तुला तुझा नंबर अ तर ती पण करेल तुला
हो ज्योती ज्योती बोलली मला की एका एक का मैत्रीणीसोबत तर तू बोलतच आहे म्हणे आणि एकीला पुन्हा दिलेला आहे म नंबर ती तिच्या तिला जेव्हा फ्री वेळ मिळेल त करेल म्ह मेसेज.
हा तेच मग ती उद्या आज तिच्यायाकडे आज तिच्यायाकडे पाहुणे आलेत. ना तर ती म्हणून तिने मागाशी पटकन करून म्हणून तिने मगाशी करून घेतला बोलते पटकन. अ करते बोलते पाहुणे एक त्याच्या आधी परत करायला नाही भेटणार मग तिच्याबरोबर पण एक एक कॉल बाकी त तिचे पण कमीच तुझ्या एवढे आहेत सेमच असेल हा दोघींचे सेमच आहे. असं तिला पण मुला मुले आणि नेटवर्क मुलं नाही जमत ना करायला आणि काही ना काय चालूच आहे तिने पण दिवसभर नव्हतंच केलं आत्ता केलं तिने.
दोन दिवसामध्ये कव्हर झाले पाहिजे ना.
हो तू कर तिला आणि त्या का काकींच पण देते त्या काकीं बरोर लगेच होऊन जातील तुझे त्या करतात मग पटापट त्यांना एकदा सांगितलं ना. करतात त्या मग होऊन जात. तुझे ते लगेच ते आधी घे नंतर हिच्याक हिला हे कर अस. र हिच्या टाईम नुसार म्हणजे तो मुलगा वगैरे पण असतो ना तिचा. छोटा मग तो त्रास जेतो हा. छोटं म्हणजे एकदम पण नाही आता झालं तीन वर्ष झाले. ते जात. सविस ला बड्डे पण तो कसा सारखा येतो किंवा नेटवर्कचा वगैरे इशू. व इयत्ता तिला लाईट वगैरे गेल्यानंतर. त्यापेक्षा ह्यांच एकदम परफेक्ट होऊन जाईल मग हे अर्ध ते अर्ध होण्यापेक्षा ते.
हम त्यांच्याच ते कंटिन्यू कंटिन्यू ते त्यांच्याच करून घेईन मी.
हां करून घ्या नंतर मग याच घ्या असं करा.
हम्म हम्म.
ते बाकीच तर अजून कोण नाही हिनी श्रुतीनेच बोलते मला तू अजून कोण पाहिजेल तिलाच विचार तुझी कोण बहीण अजून करायला म्हणजे तिच्या बरोबर पण होऊन जाईल
श्रुतीचे आहेत ना बहिणी श्रुती अर्ध हो श्रुती अर्ध बहिणी सोबतच हां माझी फ्रेंड आहे ती.
अच्छा तुम्ही पण तिकडचेच का? कुठली आहे तू गाव कोणत?
आम्ही तिकडचे आहे नागपूर भंडारा जिल्हा.
हो का, नागपूर माहितीये.
हां तिकडे भंडारा जिल्हा नसेल माहित अगं हे इकडे आता काय हसबंडच्या जॉबमुळे वगैरे राहावं लागते.
अच्छा नाही तर सगळे फॅमिली सहित
हां हां हां सगळे तिकडे आहेत. आम्ही इकडे दोघेच राहतो यांच जॉब वगैरे अस ते त्याच्यामुळे दोघेच, बाकी फॅमिली सगळी तिकडेच आहे माझ्याही घरचे सगळे तिकडे च आहेत आणि इकडचे सासर चे पण सगळे ति
सासरचे पण तिकडेच मग तेच इकडे असल्यावर तुला अस एक ट एकट वाटत असेल कारण कोणच रिलेटिव नाही ना जवळ असं तेच
असच आहे श्रुतीच तिचे पण हसबंड ची इकडे जॉब असल्यामुळे ती पण इकडेच राहते, हां कल्याणला कल्याणला राहते ती.
अच्छा मग तुम्ही दोघी जणी भेटत असाल? हां बट कधी असं सुट
हो हो हो भेटतो आम्ही कधीतरी म्हणजे अस क कंटिन्यू नाही पण एखादी काही निमित्त आता तिच्या मुलाचा बड्डे आहे पुढच्या महिन्यात तर होऊ शकते भेट.
अच्छा पहिलाच बड्डे आहे का?
नाही नाही दुसरा आहे आता. दोन वर्षाचा होणार तो आता पुढच्या महिन्यात तिचा मुलगा.
अच्छा! बरं झालं, तेवढंच कोणतरी असेल तर होऊ
हां हां तेच ना गावाकडची पण आहे ओळखीची आणि मैत्रीण पण आहे चांगली.
हो तेच मी आणि अनुजा पण सेम कॉलेज फ्रेंड आहोत. तर त्यामुळे हम्म त्यामुळे तर तिने बरेच केलं तो जोश टॉक च पण करायची का मग?
अगं जोशटॉकच करायला गेली मी पण कसं मी ते लँग्वेज ना इंग्लिश अम म्हणजे चुकीने माझ्याकडून ते मला वाटलं की, ऍप ची लँग्वेज असेल ती. म्हणून मी इंग्लिश टाकली होती, पण ते इंग्लिशचे जास्त टास्क येत
काय? अच्छा.
हां, आणि यांचं सगळं तर ते पण मला श्रुतीने सांगितलं होतं. आ णि ते तिथे आणि यांची सगळ्यांची मराठी लँग्वेज होती, तर ते मरा ठीचे येत होते त्यांना टास्क आणि इंग्लिशचे येतच नव्हते. मग मी ते बंद करून घेतलं, मग ते येतच नव्हते. मग मी काही केलंच नाही ते.
हो ना.
पण आता ह्याच नाही केलं ना कॉलिंगचं. तर त्यांना उलट छान भेटलं असं वाटत होतं, आता केलं असतं तर बरं झालं अस अगं आवाज पण भरपूर यायचा ना, त्यांना नॉइस पण नको आहे. पण नको आहे. आणि इथे सतत म्हणजे गाड्यांचा आवाज आणि हे, वरून कोण तरी ठोक तोय, त्यांंचं ते वरच्या काकींच नेहमीच चालू असतं.
नाही, नाही पूर्ण शांतता, हा पूर्ण शांतता पाहिजे. नाही तर मग ते रिजेक्ट होतय रिजेक्ट.
हा तेच, म्हणूनच मी केलं एक काॅल केला, आणि तो लगेचच रिजेक्ट झाला. मग म्हटलं की, करण्यात का पॉईंटच नाही, म्हणजे तू दोन मिनटं पण सबमिट होऊन नस कॉल झाले, तर रिजेक्ट डायरेक्ट काढा.
हो. हो. हो. हा, ते पूर्ण म्हणजे काहीच आवाज नको. काहीच आवाज नको, पूर्ण सायलेन्स पाहिजे असं.
हा, तर अनुजा बोलल्या पण बोलते करायचे ना, तर तिने केलेय बोलते थोडस चाललं असतं. म्हंटलं नाही माझी इच्छाच नाही म्हटलं, ते रिजेक्ट झालं मला हेच नाही झालं. तरी त्याच्यामध्ये पण किती पेमेंट कट केला त्यांचा? एवढे कॉल करून पण एवढ बा ब बर हो किती कॉल केलेत, कोणी कोणीतरी वीस- वीस, तीस-तीस कॉल पण झालेत म्हणजे तीन इंच आणि चार इंच असे मिलून. ‌
पण येतो ना म्हणजे, पण पेमेंट तर येतो ना? मी तर हे
पेमेंट जिओ स्टॉकच पेमेंट प्रॉब्लेम होत, म्हणून मला इच्छा नाही झाली करायची. कारण का ते देत च नाही पमेंट टाइम वर, मग मला इच्छाच नाही झालीं. आणि तर ते रिजेक्ट झाल तर मी केलंच नाही, पण तिला त्याचे पण आले त्याच ट्रान्स्क्रिप्शन आलेल त्यांना, मग त्यांनी ते पण केल. उलट ट्रान्क्रिप्शनचे जास्त भेटले त्यांना. त्या नंतर असं झालं करायला पाहिजे होतं, म्हणजे ह्या महिन्यात छान त्यांच होत.
माझं तर ते लँग्वेजच हे झालं, तेव्हा पासून मग मी केलंच नाही. आणि इंग्लिश
मिस्टर असं यवगैरे टाकायचं. आणि ओ टी पी तर वन टाइमच लागतो, मग कधीतरी तू लॉग इन परत करायला गेली तर तेव्हा लागला असतो.
नाही गं, मी ह्याच माझं कसं आहे, मी या सगळ्या गोष्टी मिस्टरांना सांगून करते. म्हणजे कसं, आधी एकदा म्हणजे ते वर्क फ्रॉम होम वर्क पण, यांचं बघत होती तर त्याच्यामध्ये ते कधी-कधी नाही का कधी फ्रॉड पण राहते, वर्क फ्रॉम होमच्या नावाने. हा तर त्याच्यामुळे ते मला करूच देत नाही, म्हणून मी त्यांना तेवढं सांगत नाही.
अच्छा, मी पण माझ्या मिस्टरांना सांगितलं तो पण अनुजाने सांगितलं, म्हणजे तिनेच गोंगाट भरला. तर मी आपली तेच्यात गपचूपच करतं होते. म्हटलं ते मला नेहमी बोलतात घालवशील पैसे असतील ते पण घालवशील म्हणतात, करत्यात काय पण? असं होतं.
राहते असं, मला पण बोलतात तसेच.
सेम. तेव्हा, म-मी त्याना सांगतच नाही. पण ही अशी आहे का, आम्ही कुठे फिरायला गेलं, तर ही बोलतेच बोलते किंवा तिचे मिस्टर वगैरे बोलतातच बोलतात त्यांचं एक चालू असतं काय नाही मग आता ते कोकणीचं पण आलेल, त्याचे पण छान भेटले पेमेंट उलट मस्त. भेटलं त्यांचं अ- हे
ही ज्योती पण आहे का तुमचीच फ्रेंड ज्योती पण तुमचीच फ्रेंड आहे.
ती अनुजाची बहीणच आहे.
अच्छा बहीण आहे.
हां मोठी बहीण तेंची
हम्म हम्म हम्म.
ते तर ते आम्ही चांगले भाजे नाही नाही झालं ती बोलते